ह
हॅलो!
आवाज येतोय का?
हो, मला तुमचाच आवाज येत नाही, मी हॅलो हॅलो! करती केेव्हाची. तुम्हालाच रेंजचा प्रॉब्लेम आहे वाटतं.
इतक्यात कॉल चालू झाला ना, माझा.
ह ह, तुम्हाला रेंजचा प्रॉब्लेम आहे का?
अ इकडे नाही, रेंजचा नाही प्रॉब्लेम इकडे.
अ आमच्या कडे नाही का मला तर काहीच प्रॉब्लेम नाही कारण, माझं ट याच्यावरती येत आहे ना टेरेस वरती. त्याच्यामुळे मला नाही
हा हा, नाही ते कसं प्रॉब्लेम आता आज सुट्टीच्या मुळे सर्वच करताय, म लोड येत असेल अँप वर.
हम्म,
चालेल बाकी, काय करता आवरलंय का तुमच काम?
आवरलिये चहा वगैरे झालाय, तुमचा झाला का?
हो, चहा पाणी झाला आता स्वयंपाकाची तयारी करायची.
ह ह, भाजी वगैरे कापून ते
हो, संध्याकाळी कसं आम्ही थोड शॉर्टकटच करतो, कधी आता आज आम्ही मसाला खिचडी कढी करणार आहोत.
दा हॅलो!
मसाला भात मसाले मसाले भात.
हा हा.
पण कसं असतं बघा ना, म्हणे लेडी-लेडीज ला कसं सकाळी उठल्या पासून ते रात्री झोपे पर्यंत प्रत्येक गोष्टी काम हे चालूचं असत तात म्हणजे स्वतःसाठी असं काहीच वेळ नसतो.
हम्म,
तर आपल्याला असं कधी कधी असं वाटतं बघा ना, की बालपणच आपलं म्हणजे बालपण होतं तेच खूप छान होतं.
बालपण दे गं देवा मुंगी साखेचा गोळा. असं ते म्हण आहेत ना, तर
हो ना, म्हणजे कसं बालपण हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सर्वात सुंदर निरागस आणि आनंदी काळ होता, या काळात म्हणजे कोणत्याही गोष्टी चिंता नव्हती, कुठल्याही प्रकारच्या जबाबदऱ्या आपल्यावर नव्हत्या.
हम, खेळ -खेळणं आणि हेच करणं फक्त असं तो पाच सहा वर्ष शाळेत जाईपर्यंत ते बालपण एकदम आनंददायी असतं. आरामात असतं आपल्याला कोणी काही म्हणत पण नाही काहीच नाही.
हो. तेच ना, कोणतीही म्हणजे जबाबदारी नव्हती आपल्यावर आणि प्रत्येक दिवस म्हणजे कसं आनंदाने जगत होतो, आपण म्हणूनच म्हणतो ना बालपण पुन्हा कधीच परत येत नाही.
हम्म,
म्हणजे माझे बालपण खूप आनंदात गेले, आणि आई वडील म्हणजे भाऊ बहीण होतो आम्ही. आजी, आजोबा. आजोबा तर माझे म्हणजे मी दोन वर्षाचे असतानाचं वारले. आजी होती, भरपूर मी दहावी पर्यंत होती तेव्हा आजी वारली.
हो ना.
आणि आजी, आजोबा असले की, किती छान वाटतं बघाना लहानपणी त्या
म आपल्याला आजी आजोबा असले का, आपल्या त्यांना त्यांच्या लहानपणीच्या आपल्या लहानपणीच्या आपल्याला गोष्टी वगैरे सांगायचे ते.
गोष्टी सांगायचे आपल्यासोबत नवीन नवीन खेळ काय खेळायचे त्यानंतर म्हणजे हो आणि त्यांच्यामुळे बघा म्हणजे आपल्याला एक संस् कार मिळत होते प्रत्येक गोष्टीचे की कसं वागायचं कसं बोलायचं कोणाचा आधार करायचा
मान सन्मान
आणि हो आणि लहानपणी कस आजी आजोबा यांना हे म्हणजे मंदिरात जाणे इकडे तिकडे संध्याकाळी खूप आवडत असे पण आपल्याला ते घेऊन जायचे सुद्धा ते्हा त्यांच्यासोबत जाऊन जाऊन देवाची ओढ निर्माण होली
तसं आताच्या मुलांना नाही ना तसं देवाच त्यांना दिसता मोबाईल लागतो बालपणमध्येध्ये
होा छान आहे सुंदर आठवणी आहे बालपणाच्या ते शाळेतलं जीवन शाळेचा तो पहिला दिवस आजही
हम्म नाही ते ते म्हणजे लहानपण आठवण मध्ये हे पण असतं आपले ते चॉक प्लेट गोळ्या वगैरे बिस्किट पण ते तेव्हाच्या याच्यामध्ये पण किती छान भेटायचे ना
तेच एक रुपयात आठ गोळ्या मिळत होत्या तेव्हा तर.
हो. लहानपणी अस म्हणजे बालपणाच्या वेळेसमध्ये ते बघा ना एक खोबरी गोळ्या परत ती चिक्की ते पोंगे.
ते रावळगाव चॉकलेट मिळत होते बघा तेव्हा.
हा ओ परत ते पार्ले जी बिस्किट.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
आपल्या पारले जी बिस्कीट वगैरे ते किती छान होते तेव्हा सगळं.
खरंच खूप म्हणजे जे अ अ नाईन्टीन म्हणजे एकोणावीसशे नव्वद ते जे पंच्याण्व शहाण्णव पर्यंत आहे ना त्यांच्या सारखं बालपण तर कोणी जगलंच नसेल.
हम् हम्म.
म्हणजे आपल्यापेक्षाही मोठे होते त्यांचंही बालपण अजून चांगलं गेलं. असेल पण मग आपल्या नंतरच. म्हणजे आपल्या जेवढी मजा कोणी केली नसेल अस.
आपण जेवढं खेळ खेळलो तेवढं असं. आणि पूर्वीचे खेळ पण म्हणजे चांगले खेळं होते आणि त म्हणजे शहरात त व्यायाम पण होत होता. ए बालपणीच्या शायम बालपण मधल्या आप प्ल अहो मैत मैत्रिणींसोबत सोबत आपण कसं भांडे भांडी वगैरे हे भातुकलीचे खेळ हे सगळं खेळत होतो.
शाळेचा तो पहिला दिवस आठवतो. म्हणजे अ नवीन नवीन मी म्र म्हणजे त्या दिवशी म्हणजे आपली कोणाशीच ओळख नसेल पहिल्या दिवशी बघा आणि प्रत्येकाशी म्हणजे. इतकी चांगली घट्ट मैत्री होते की असं वाटत पण नाही की आपण त्यांना ओळखतही नव्हतो.
हम्म आणि बघा ना तेव्हा कसं आपल्या- लहानपरीच्या काळामध्ये. ह द असं काही मुलं रडायची काही मुले नव्हती. ती रडत काही मुलं आनंदानी शाळेतही यायची. आताची मुलं बाळ आ
ते ते दुसरं मुलं त्यांना बघून हसायचे अजून मग ते दुसरे मुलं अजून रडत होते.
हम्म. म्हणजे तो ते बा बा बालपणीचं जीवनच खूप छान होतं म्हणजे आस हाप पण एक म्हण आह्.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
आता आता आताच्या स्त्रीची किती म्हणजे आता मोठ झाल्यावर किती धावपळ असते. का आपण हे हे काम झालंच पाहिजे आपल्याकडनं ते झालंच पाहिजे मोठ-मोठी जबाबदारी असते ना आपल्या अंगावर घरात. ल्यांची सगळ्यांची सगळं
सॉरी. लहानपणी कसं हो तर फक्त शाळेत जायचं, टिफिन खायचा, अभ्यास करायचा आणि उरलेल्या वेळात तस घरी आलो का परत अ मित्रांसोबत अ खो खो लगोरी कबड्डी उम्म क्रिक ेट असे अनेक प्रकारचे खेळ खेळत होतो
हम्म
आणि पूर्ण संध्याकाळ झाली कि आपलं आपलं घर यायचं हात पाय धुतले की उरलेला जो होमवर्क असत तो केला की जेवण झालं ते झपून घ्यायचं
झोपून घ्यायचं आणि पूर्वीच्या काही म्हणजे आपल्या लहानपणीच्या काही बघा लाईट च लोडशेडिंग खूप असायचं मग आपण मेनबत्ती दिवा व अ क
मग बघ काही ठराविकच घरी लोकांच्या म्हणजे इन्व्हर्टर घेत
हा ज ते ते जनरेटर इन्व्हर्टर पण नव्हतं तेव्हा इनवर्टर पण नव्हती म्हणा तेव्हा जनरेटर असायचं बघा
हा हो हो ते ट्यूब एक ट्यूबलाईट वरच इन्व्हर्टर होतो बघ तेव्हा
हम्म
म्हणजे प्रत्येकाच्या घरी कस जमायचे परीक्षेच्या वेळेसचा अभ्यास. प्रज्ञासाठी म्हणजे ती पण एक मजा वेगळीच होती.
एकत्र बसून सगळे अभ्यास करायचो. तू हा प्रश्न पाठ कर याच उत्तर पाठ कर तू हा प्रश्न पाठ कर त्याच मी कर तो असं एकमेकांना सांगून आपण असं करायचो
हो आणि परत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावाला जायचं म्हणजे लहानपण खूप चांग असं छान गेलेलं आहे प्रत्येकाच
हम् माझं तर इतकं आनंददायी गेलेलं आहे म्हणजे मी काहीच लहानपणी काम पण केलेलं नाही आणि म्हणजे मा भिक नुसती खेळत असायची अभ्यास खेळ एवढंच केलेलं आहे मी खूप फिरली लहानपणी म माझ्या
तेच लहान लहानपणी आपल्याला काम असत काय होत लवकर उठायची पण म्हणजे हे नव्हतं कधी उठा उशिरा उठा आपला शाळेत जायचं आपला आपला अभ्यास करायचा पूर्ण जेवलं ते झोपलं
हा आणि पूर्वी म्हणजेथे बघा ना आपलं लहानपणीचे टीचर वगैरे घ सगळे आपल्या शाळेत घरी यायचे सांगायचे का अभ्यास करतय नाही करत असं आपल्या आईवडिलांशी पण किती छान गप्पा मारायचे ते
हो
हम्म
आत्ताच्या मुलाच्या शिक्षकांना बघून साईडने निघून जातात
साईडला निघून जाता, आणि आत्ताची मुलं शिक्षकांचीच घरी येऊन टिंगल करून सांगता आपल्याला. पण पण मग मी तर असं सांगणार, मी तर माझ्या मुलांना लहान मुलांना असं सांगते की असं बोलायचं. सांगायच नाही, लक्ष द्यायचं नाही शिक्षक आपल्या आई वडील जसे आपले गुरु असता ना तेच आपले शिक्षक गुरु असता, मी असंच सांगते.
हो. आणि बालपण बघा, प्रत्येकाला एक चांगल्या म्हणजे गोष्टी शिकवत असतात वेळेवर उठणे, अभ्यास करणे, मोठ्यांचा आदर हा आपल्याला बालपणातच लागतो.
हो. कोणाशी कसं आद- आदराने वागायचं कोणाशी कसं नाही.
बरोबर असे संस्कार आपल्याला हे लहानपणीच लागतात ना.
हम्म,
आणि बघा, प्रत्येक जण म्हणजे आई वडील असो म्हणजे शिक्षक असो, हे प्रत्येक अ म्हणजे गुरु जे ते त्याच्या पद्धती प्रत्येक म्हणजे मुलांना अनेक प्रकारचे संस्कार, ज्ञान देत असतात. आणि तसं होई, त्यांना म्हणजे पुढे जाऊन खूप फायदेशीर आहे. आजारी आपण मोठं झालो आहे, पण आपल्याला त्या आपल्या बालपणीच्या आठवणी आजही कायम मनात आहे बघा.
आपल्या आपल्या बालपणीच्या काळामध्ये बघा, ती लायबॉय साबण एक खूप प्रसिद्ध होती, आणि एक पॉन्ड्स पावडरचा डब्बा. अजून ते लाल दंत मंजन ते का, ब्लॅक विको टर्मरिक. ते या त्यावेेळेस हे जास्त चालायचं, आपल्या लहानपणीच्या काळा मध्ये.
जीवन किती मस्त झालं तरी, आपल्या बालपणातले क्षण आठवले ना की, मन इतकं प्रसन्न होऊन येतं.
आणि ते लहान लहानपणी आपण असं, कोणाचा काही कार्यक्रम असल का? लग्नामध्ये असं जेवण वगैरे करायचं, एकत्र पंक्तीत बसून. किती छान! वाटायचं तेव्हा आता तस मुलांना भेटतच न असं आता मुलांना काही, भेटतच नाही तसं. तो गावामध्ये हे असायचा सप्ताह वगैरे तेव्हा किती एकत्र सगळे पोर जमायचे, हारा पाठ- हारीपाठाला.
भंडारा असायचा, तेव्हा गावागावात.
हम्म,
सण उत्सव असले की, शेवटच्या दिवशी महाप्रसाद होतो ना ती मजा तर आता कुठेच बघायला मिळत नाही, बघा तुम्ही? शेवटी बालपण हा आयुष्यातील आपला सर्वात मोठा सुंदर काळ होता. आणि तेव्हाच आपण आपल्याला म्हणजे खरीच जीवन जगण्याची दिशा समजली.
हो, आणि आपण कस कधी मोठे होत गेलो, बालपणात हे पण आपल्याला समजलं नाही.
हो.
ते इतकां आन- आनंददायी
आपण म्हणजे मोठ झाल्या शिवाय नाही समजत ना, आपल्याला म्हणजे जेव्हा आपण बालपणी होतो. तर आपल्याला असं वाटायचं की, अरे किती अभ्यास करावा लागतो, आपल्याला आपण कधी मोठे होऊन कधी आप त्यासाठीच होतो. पण मग, आता असं वाटत की जे होतं तेच म्हणजे चांगलं होतं.
हो, हा चाल ताई दहा मिनिटं झाले ना?
हो, ताई धन्यवाद! ताई छान वाटल तुमच्याशी बोलून.
धन्यवाद! हॅलो